हॅलो बोला ना.
हा तेच तर मग असे लावत होते लागत नव्हता. म् काही नाही ते म्हटलं खचत आहे. जेवण झालं का नाही मी ते बोलल्या म जेवण राहत.
मग काय तर,
हम् घ
हो जेवण वगैरे झालं माझं मघाशी चं.
असे का बाळाला पण जेवण करून.
हा तो झोपला तेव्हा मी काम वगैरे पण करून घेते घरातली. आणि तो उठला तर घे त्याला. नाही बाई वगैरे नाही लावली.
नाही का लहान बाळ आहे ना म्हणून.
हो पण मशीन वगैरे आहे. कपडे धुवायला आणि? होतात. पण सकाळी लवकर उठले की होतात सगळी कामं.
हा बरोबर. लहान बाळं चं. त्याच्या तर लक्ष दयावं लागतं ना मंग.
तेचं ना त्याचं म्हणजे तो उठला त्याला आपण भरवलं त्याच्या आधी मी जेवण वगैरे करून घेतलं होतं. काय दोन तासात परत झोपतात लहान मुलं.
हा दोन दोन तासात लगेच दोन तासाने परत त्यांना खायला. दूध वगैरे घेतलं का हा वरचं खायला लागला का.
हा वरच देते मी त्याला आता.
हां सर हां.
तांदळाची मुगाच्या डाळीची खिचडी.
हा हा ह त्यां तर पा ह तांदूळ धुवून मुगाची डाळ धुवून तिची पण पेस्ट करून ठेवाची. जस पावडर दळून ठेवायचं पिठं.
हो. हो. हो.
हो का थोडं काजू बदम व पावडर करून ठेवायची काजू बदम शूध करून मिक्. ह मखान त्याच्यात थोडंसं फरक पडतो.
हो. हो. ते पण केलं होतं. म्हणजे आता करून ठेवलंच. बऱ्याचं गोष्टी कारण परत ते नाचणीचं सत्व पण चांगलं असतं ना मुलांना.
हा. हो हो हो ते नाचणीचं घरीचं करायचं पावडर तयार आणण्यापेक्षा घरीचं करायचं.
हा नाही मी फक्त काय केलं डिमार्ट मधून नाचणी आणली होती. म ती भिजवली, धुवून वगैरे थोडे मोड आणले कारण आपण आता रेसिपी वगैरे बघतोचं ते
स हो हो हो हो
मगं त्याच्यामध्ये होत. असं कि ते भिजून वगैरे. ते बांधून थोडे मोड आणले वाळवली तिला. मग भाजून वगैरे घेतलं आणि मग ते मिक्सर मध काढून थोडं चाळून वगैरे मंग डब्यात भरून ठेवली.
हा तसं की चालत ते पण आम्ही तसंच केलंय ना. एक एक किलो तर करून ठेवलं हून जातात पोरी परत रवा थोडंसं काय मी बदल बदल करून.
हा प्रत्येक वेळ
बदल ब हग हातराला त्यांच्यामध्ये मग ते एकच चव दिसला का मंग ते मी खात नाही.
मग काय तर, म्हणजे कंटाळून जातात ना पोरं पण एकच चव सारखी सारखी.
हो तेच न.
आणि त्यांना दुसरं पण खायला जरा दिलं तर कसं त्यांना सवय लागेल ना सगळं खायची.
हम हम तसं सवय पाहिजे खरं खायला म तर हे खातच खातात का नाही, मग म्हणजे मटन वगैरे असं काही नाही?
हा ना
ह आहे शाकाहारीचे
असं का?
मिस्टर वगैरे खातात पण ते पण त्याचं पण थोडंसं आता. कमीच झालंय माझ्यामुळं.
असय का? म्हणजे खायन खातच नाही त
मी नाहीच खा पहिल्यापासूनच खात नाही, लहानपणापासूनच खात नाही. पण आता याच्यासाठी तर मी चिकनचा वगैरे सूप वगैरे आ बघ
हा याल तेस मतेला बाळा नत ह हा.
हॅलो!
भाऊ हा मग भाऊ वर काय आहे का?
नाही मला भाऊ नाहीये. दोघी बहिणीचं आहेत नाही दोघी बहिणी आहेत.
असं आहे का, मग वडील?
पप्पा वगैरे गावीचं आहेत.
हा
बघू आता, एकीच आ हो त्यांची आहे सर्विस अजून एक दोन तीन वर्ष, आणि बारकी बहीण आहे. तिचं शिक्षण आता पूर्ण झालंय. मग तिची नोकरी वगैरे लागली ना!
हा ह.
ह कि मग त्यांनाकडेच आणायचं चालू आहे.
बरोबर हा म्हणजे बाळाकडे पण लक्ष राहील.
हा याच्याकडे लक्ष राहील, आणि कस मम्मी वगैरे पण आता नसल्यामुळे, ते कुठे एकटे राहणार कारण.
हा हा बर मग आई आ आ आई अचानक च वाारली का?
अ आईला माझा कॅन्सर झाला होता.
हो का? हा ह.
त्यामुळे मग तिचं दवाखाना चालूच होता.
ह लग्न झालं होत तुझं?
बाळाचं का?
नाही तुझं लग्न झालं होत का ब असं?
नाही नाही नाही तिच्या लग्न म्हणजे तिच्या समोर केलं होतं आम्ही.
ह असं आहे का? ह ह बघायचं हा ह. असय का? हां हां.
मुळे मग तिच्या समोरच आम्ही आणि कसं माझ्या मम्मीच्याच नात्यामध्येच दिलंय.
हा ते म्हणजे बघितलेलं म ते थड थथ आत्मा शांत होऊन गेला अस त्या विचार. मग नाही बा माझ्या झाले. हा माझ्या मुलीचं आलंय ब असं चांगलं बघितलं गेलं ब आता काय म्हणजे तसं काय वाटत नाही ना म
मग काय तर कारण ते तसं झालंच म्हणजे तिची इच्छा पण होती कि मला माझ्या एकाच तरी मुलीचं समोर लग्न बघायचंय आणि मी मोठी असल्या म मग ते केलं त्यांनी लगेच
चा ना बरोबर झाल पण माझी पण बहिणीच मग लहान दोन नंबर बेल माझी पण नवसरीला राहते हो ती म्हणजे ती आता नवसरीला होती पण मुलगा त तिकडे जाळ झारखंड तिकडे रची ला लांब होता मग त हा ती गेली त्याच्याकडे गेली त्याला तिला आता इकडे यायचं होतं म नवसारीला म्हणजे गुजरात मध अ त्यांनाच रस्त्या म्हणजे त्यांनी मोटरसायकल सोडलं त्याची ड्युटी संपली तुला यायचं नाही तू गाडी फडयला आला गाडीवर न पडली तर डायरेक्ट मेंद दु हे जा म्हणजे मे तुला सढई पड मार लागला हो ते काल को म कालचा म्हला दिवस असाच गेला तरण काल काहीच इ झालं आाताज बरं येतात बर थोडस म्हणजे टिकलच होतं सगळी तिचे पण आता थोडीशी हालचाल केली म्हणजे हात पाय हलवलेत म्ह हो मातच होती प आपल्याला बी जाता येत नाही लांबव का जवळ नाही तीन तास म्हणजे तीन दिवस जायचे तीन रात्र तीन दिवस पूर्ण गाडीतच बसायचंय शक्य नाही होत नाही नाही नाही नाही आणि नाही शक्य होणार न आता
खूप अवघड झाल्या
सुरतला म्हटलं नवसारीला आली तर जाऊ तशी पण नाही आता
पण तिकडे आता त्यांच्यासोबत कोणी आहे का
एकटाच मुलगा आहे ना तोच एकट मुलगा असून पण तिकडे तर किती ते तीन किलोमीटरसून तिकडेला रूमवरर आहे आणि मुलगा आणि ते दोघं इकड आलेले होते अस तिला सोडायला तिचं असं झालं म्हण त्यानी तिकड तिकडच अऍडमिट केलं तर त म्हणजे तिथंच रक्ताची काठी झाऊून गेला तच्या ड तिच्या डोक्यात म्हणजे पडल्याबरोबर तुला पिकड तिकड तर म्हणजे खूप कालचा दिवस म्हणजे आमचा का काळा दिवससारखा अस होत होता काल खूप म्हजे लटात होत रात सकाळीितन हम् सकाळ बस ह होूप म्हणजे भीतीच वाटायची म्हणे मी काल पाटलं कुठलेच काल रिसेट केलेच मी काल कुठलेच त काही बोलाय
कारण आपण बोलण्याच्या मनस्थितीतच नसतो ना असं काय ऐकल्यावर
हो खच तशी तशी परिस्थिती झाली ती काल आणि शेजारी पाजे मग सगळ्यां माहिती पडलं तसे य येत होते ह भेटायला हाल येकडे आहे चला त्याच्यामुळे मग आज तळस त्याचा फोन आला मग तर आहे ब स दसरं बोल म्हणजे हालपा हालचाल केली बा तिथंच आहे रचीलाच आहे पुरुष्याात हालचाल केले बर वाटल मता हो हो लगू त्याच्यामुळे थोडसं बरं वाटलं आज म्हणून थोडसं फ्रेश झाली बोलायला वगैरे असं आता कालचा दिवसच कसा तरी वाटायचं तुला कारण तिला पण तीन मुली आहे एकच मुलगा नाही ह काय झाला श नाही खरच नाही अचानकच म्हणजे असं फोनत सकाळी जो आला तर त भीतीचाच वाटते सकाळचा एकदम सकाळी सहा वाजता फोन आला
सकाळी लवकर कॉल म्हणजे फोन आलेला आणि रात्री उशिरा एक कॉल आलेला या दोन्ही गोष्टीं भीतीच वाटते ऐकायचं म्हणजे काय आ काय झालं असेल एवढ्या रात्री का फोन आला असेल
आला असेल ह तसेच एक मोठ्या बहिणीचा मुली सुनचा आला सकाळीचाच फोन आला स सहा वाजता म्हलं काय म्हणून कोण आला एवढं सकाळमध्ये काय आला पाच वाजता तेवंत नाव शिकू मला कळलं का म्ह काय झालं म्हणजे मावशी नवसरीच्या मावशीन तर केवण झाला त्या पडल्या अरे रा हा सात गेले पाच राहिली बा ते काहीतरी मला हम् देवसच पु न गेला हो एकदम कालच दिवत म्ह काही काहीच करज नुसती बसू न हो्हती चालत अशालाच मन लागत
नाही
काहीच जात नाही नाही काहीच त्यांी देवालाच आराधना कर समर्थ दोन एजच ठे होत होती समोथ मला जीवदान द्या ब तरला फक्त बस बाट काही नक जीवदान द्या तुला हेे कुठं काय हो ना हां ग गेली कुठं मुलाला भेटायला गेली तिथंच असं झालं ते मुलाला पण शॉक बसला ना मी आईला माझ्या हातून पडले अस तो पण म्हणजे एकदम येत हेल्मेट म ब म किती झालं ते द किती दाटशी राहिले ते आई पुढे सगळ थड हेच राहतं ना हम आई शेवट फडे कोण हच नसत
तेस ना
कालमध्येध्ये यात हो हो चालेल चालेल चाल ले हो चाले का
थांबा चालू होत्या
च बटा हा हा च हाता हो ते